हा
मग काय कस काय सगळी घरात सगळी बरे हाईत?
हो आहेत की तुमच्या? हम्म
मग दसरा दसरा कसा साजरा करताय तुम्ही?
दसरा म्हणजे मोस्टली आई बाबा तिकड गावाकडे करतात.
आम्ही करतो छान आमच्या गल्लीत, आमच्या गल्लीत देवी बसवतो. नवरात्रीचा उपवास कर तो आम्ही नऊ दिवस नऊ रंगाची साडी नेसतो तो आम्ही लय छान करतो.
हम्म.
आमचे सगळे असं रोज एकट्यांचा आरती आम्ही जोड्या जेवढ्या एकट एकदम चौ गा पाच पाच जणांची आरती असत्या.
हम्म हम्म. होय मंडळ मोठ असलं की, जरा प म तसच असतय सोडा.
हम्म.
हम्म.
मग आरती वगैरे झाली कि दांड्या खेळतो आम्ही सगळी.
हम्म हम्म मला नाही दांडिया वगैरे खेळता.
मला येतंय.
म्हणजे कस होत माहितीय का म्हणजे आमच्या कडोलीमध्ये असं मोस्टली साजरी करतात दसरा नवरात्री वगैरे देवी वगैरे बसवतात पण तिथ दांडिया पेक्षा मोस्टली कस स म्हणजे अस खेळ जास्ती आणि एंरटेनमेंट साठी म्हणजे बोलवलेली वगैरे मान स, कसय माहितेय गाणी वगैरे म्हणतात बगा ते ऑर्केस्ट्रा टाईप सगळं तस म्हणजे डे बाय डे अस रोज काहीतर वेगवेगळं असत त्यामुळ दांड दांडिया वगैरे कधी कोण तिथं खेळायला बघत नाईत.
आमच्यात पण तस असतंय, आम्ही अ दहावाजूस पर्यंत खेळ खेळतो दहा च्या नंतर दांडिया खेळाय लागलं की थांबत नाई एक दोन पर्यंत.
रात्री?
होय राात्री. तरी सकाळी लवकर उठतो आम्ही. लवकर उठून सगळं घरात तल आवरून देवीला साडी नेसवायचं.
जाताय तुम्ही नेसवायला?
होय मीच नेसवतोय.
आमच्या इथं म्हणजे कसं देवी. थ मोस्टली बसवत नाहीत कोरची मध्ये बसवतोय म्हणजे पहिला काहीतरी बसवत होते आम्ही इथे येऊन राहायच्या अगो र म ते कायतरी अ पाच वर्ष पूर्ण झाल्यावरती बंद केल्यात बसवायचं वगैरे.
हा हा.
हम्म त्याच्यावर तर काय बसवत नाई त अजून इत नुसता गण पतीय एका गल्लीत प्रत्येक गल्लीत एक गणपती असतोय.
आमच्याकडे बसवत होय सगळं हा इथे शोडून बागडी गल्ली फेमस आहे दसऱ्याला
होय.
याची मुला दे दसऱ्याला फेमस आहे. विचारून बघा कुणाला तुमच्या सासूबाईंना तेन.
कोणती गल्ली तुमची.
बागडी गल्ली सासने.
अ ह हा तुमचे मिस्टर यांच्या ओळखीचे आहेत.
होय.
हो क्लासमेट आहे असं काहीतरी मनालतीत वाटत क्लासमेट आहे का तुम्ही. ते साफने.
उदय चाचणे.
हा अशी ओळख. तीचे भाऊ वगैरे आहेत म्हणजे त्यांचा भाऊ वगैरे आहे ना. ते सगळे तेचे क्लासमेट आहेत हा उमेश. सासनी.
हम्म दीर माझा तो हम्.
हम्म हा हा. म्हणजे आम्ही पण म्हणजे येणी पण तेतलंच आहेत मग. हो लाग. असत्यात मी परवा म्हणजे असच कॉलवररती बोलत असताना तुमचा डीपे दाखवत होते म्हणजे. तुम्ही सासणी गावातलंच आहे म्हणला ना मग तेव्हा मी विचारत हो ते यांना ओळखीचे. म्हणून तेव्हा मधले होय ओळखीच्यात.
डीपिला खर यांचा फोटो मी ठेवले नाही. हा हा कालच चेंज केले होते डीपी. काल काय परवा दिवशी हो नाही तर सिंगल होता माझा.
आ.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
सिंगल असता तर काय मग ओळखला नसता घ्या तुम्ही.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
तर म्हणजे माणसं अस एक. एकमेकांचा चेहरा ओळखीन सांगतात नाही लेडीजचा चेहरा कधी. तर नवसाना दिसतय त्यामुळे काय ओळखत नाही कोण कोणाच. मला तर शिरढोण मध्ये कोणच ओळखत नाहीत अजून.
हा सेम प्रॉब्लेम मला मि शिरढोणचीच आहे मूळ.
हा.
पण मला कोणी ओळखत नव्हतं.
होय.
त्या वेळेस लग्न झालं तेव्हाच ओळखायला लागले.
ह ह आता लग्न होन माझं तर पाच वर्षे पूर्ण झालेत तरी पण मला म्हणजे असं गल्लीत गल्लीतल्यांना सुद्धा अजून एकएक. एकीकांना माहित नाहीये की मी रघुनाथ सुतारांची सून आहे ते असं.
तिथं नाही नसल्यावर
नाही मी होते आता आली इकड दोन वर्ष झालं दोन तीन वर्ष तन मी होते तिताच पण जॉब वगरे असच्याच त्यामुळे मी नसत म्हणजे घरी नसत होते त्यामुळे जरा कदाचित असेल तस हो
मग
काही नाही बघा निवांत
निवांत आता आता स्वयंपाक करायचा
हम्म आमचा पण चालु आहे आता भात झाला. भाजी, आमटी, चपाती.
हम्म आता माझं पण भात घालणार शिजायला.
हो
आणि मग पुढच काम.
होय. बायकांना सुट्याच नसत्यात बगा कधी चोवीस तास काम पडलेलंच असते.
चोवीस तास का बारा महिने चोवीस तास बारा महिने.
तेच तर. इकड सासरी राहिलं तरी कामाला तेच की. नाही सासरी असल्यावर तर करायला लागतयच पण माहेरी गेल्यावर ते त्यानी काम करत असले त्यानी आपण बसून राहिल की ते आणि गिल्टी फीलल होत. त्यामुळे तिथ आणि कराय लागत.
गिल्टी
गिल्टी म्हणजे असं अ वाटतेय ना कि बाबा हा हेनी करायला आत आपण बसलोय अस त्यामुळे तिथ आणि करायला लागत.
हम्म सासरच्यानच लय असतय. मी तर अक्षरशा वैतागलोय.
होय.
ह बरं हाय तुम्ही सेपरेट हाय.
काय ते?
बरंय म्हणलं सेपरेट आहे तुम्ही.
होय सेपरेट म्हणजे आस काय भांडण वगैरे नाही जागा घेतली म्हणून आलोय आम्ही.
हा
हम
आमच पण बरं आहे तस काय नाही.
पन
खरं थोडं येतंयच. बरबर.